हॅलो.
हा जेवला का?
हो जेऊल की तुम्ही जेवला.
आम्ही जेवलू घेताचबुलाच.
होय हा आणि काय मग पाऊस आहे का
अ पाऊस येतोय की येतोय जातोय
हा हा हा हा ह हम्म चाल ते आणि काय मग काय केलत आज जेवायला
जेवायला काय भाकरी
हम्म
अ पिठलं भाकरी भात
होय हा ह ह पिटलं कसं करती ग
पिठलं करायचं हम् लसुन लसूण कांदा कडीपत्ता जिरे खरडा सगळ फोडणीत भाजायचं
हा
हम् परत त्याच्यात हे टाकायचं हळद टाकायची आणि पाणी घालायचं आणि बेसनचं पीठ आणि त्यात जरा असं शेंगदाण्याचं कुठ एकत्र करायचं त्या पाण्याला उकळी आले कि ते हळूहळू त्यात टाकायचं आणि हम् हलवायचं चमच्यान चमच्यान हलवायचं त्यामुळेच त्या पळीने हलवायचं आणि मीठ टाकायचं झालं कोथिंबीर टाकायची
हा तुमचं पिठलं छान असत ना
हो हो आमच पिठले चांगलं असतय
हम्म दिदी पण म्हणत होती की पीटलं छान असतय तुमचं म्हणून
होय होय तेच की पिठलं असतय कोथिंबीर टाकायची जास्त आणि जास्त तर लसूून टाकायचं त्याच्यात
हा आणि हे शेतात काय केलंय
आमच्यात केलंय भूईमुग केलाय ऊस ऊस भूईमुग
हा हा हा हम्
आणि कोथिंबीर हे असलं बाकीच
केलय व्हय
हो ते केलं होय
हा हा आता मध्ये पाऊस नव्हता मग काय केलं
काय नाही पाणी पाजलं आणि लगेच पाऊस आला आता पाऊस चालूच आहे बारीक बारीक बारीक म्हणजे मध्ये पाऊस नव्हता त्यावेळी रानात पाणी होत त्यामुळे काय एवढं हे नाय झालं
हा कारण कसंय पिकाला जरा पाणी लागतंय ना
हा होय
हम्म आणि पावसाचं पडलेलं हा पावसाचं पाणी पडलेलं मिळालेलं पिक काना ते वेगळंच हम् हम्म आणि आपण पाजलेलं ते वेगळ असत
होय होय होय फरक पडतोय थोडा आणि तुमच्या मेसला मुलींना काय देता मग, जेवणात आठवडाभर?
आठवडाभर काय अ चपाती, भाजी, भात, आमटी. लोणचं, परत अ खरडा. हा, मग कधीतरी कोशिंबीर असती हा आणि मग दही गुरुवारी दही, रविवारी दही
मग, ज्याच उपवास असेल त्याला खिचडी
खिचडी हो आणि मग अ नॉनव्हेज असतय.
हम हम.
हम्म, आठवड्यातन एकदा अंडी करायची
हम हम, आणि हे हम, मग मुलं मेसला आहेत का मुली आहेत?
नाय नाय नाय, मुली मुली ये हम! मुली आहेत. हम्म, हा.
हां. मग नॉनव्हेज कधी देता तुम्ही?
अ नॉनज शुक्रवारी, किंवा बुधवारी असतय. मग अं संकष्टी असेल त्या दिवशी नाही, एकादश असेल त्या दिवशी काही नाही. हम्म! असं गुरुवारी काय नाही देत तसल काय, नॉनव्हेजच काय. गुरुवारी संकष्टी, एकादशी, तसं काय नाय.
हम्म! बर बर, हम, मग नॉनव्हेज असेल तर त्या वेळी व्हेज काय देताय मग?
व्हेज, पनीर अं किंवा पनीर द्यायचं, भाजीला, आणि खीर श्रीखंड किंवा अम्रखंड असं काहीतरी द्यायचं मग.
आता पनीरचे दर वा वाढलेत ना?
पनीर हो, वाढले आता. हम्, पनीरचे पण दर वाढलेत. हम्म! सगळंच वाढलं आता, तेल महाग झाले, डाळी सगळ्या महाग आहेत. भाजी महाग झाली आता, हम्म! सिलेंडर वाढलेय. हम्म. सिलेंडर पण जास्त महाग झाले, पेट्रोल वाढलेत.
होय, होय होय, सगळ्याचेच दर वाढलेत आता.
हम्म! त्यामुळे आता काय
मग सकाळी तुम्ही मग अ सकाळी कित काय वेळ आहे मेसची, आणि संध्याकाळी काय वेळ आहे?
सकाळची बारा वाजता येतात मुली सगळ्या. एक वाजेपर्यंत, हा, हो, होतय सगळं होतय, एक पर्यंत. संध्याकाळी पावणेआठ पाासून सुरुवात. हम्म! मग नऊ पर्यंत, नऊ सव्वा नऊ पर्यंत असतय.
हा हा.
हम्म! तिथून पुढ मग आम्ही जेवणार. मग आवरायचं सगळं, संध्याकाळी दहा साडे दहा वाजत्यात मग आवरायला.
हा हा हा ह.
हम्म मग म जरा चालायला फिरायला जायचं.
हा बोल मग
हं तुम्ही तुम्ही जात नाही का फिरायला?
आम्ही कॉलेजला चालतच जातो त्यामुळ काय. फिरायचं काय एवढं हे नाही होय तेच क चांगल नाही त्यामुळे काही फिरायचं काही एवढं हे येत नाही.
हा तुम चालणं तुमचं काही नाही एवढं मग काय हं हं
आणि आम्हाला उभं राहायला लागतात तीन, तीन मजले चढायला लागतात प्रत्येक प्रत्येक तासाला खाली फ्लोरला एक एखाद्या खालच्या फ्लोरला असतोय. परत मध्ये असतोय. पूर्ण वरती असतोय त्यामुळे प्रत्येक तासाला तिकडं तिकडं तिकड तिकडे जिने चडायचे उतरायचे चडायचे उतरायचे चालूच असते.
हं आम्हाला दिवसभर ते उभारून काम असते. मग नंतर परत मग चालणं होत नाही ना मग त्यामुळे संध्याकाळ आम्ही जरा जातो चालायला
हा हा हा
हं चलायला आपल्याला हं
आणि बिबट्याच काही कळालं नाही.
नाही नाही बिबट्याच नाही काही कळायला अजून नाही काही कळायला अजून हं सांगितल. तरी संध्याकाळी नऊ नंतर शक्यतो तिकडं हा तिकडं येऊ नका म्हण सांगितलंय त्या कारखान्याच्या रोडला तिकडं रात्रीच कोण नसतं ना तिकडं
होय होय तिथं सगळं ऊसच आहे, की रान आहे सगळं.
ऊस आहे तिकड सगळं ते कारखान्यापासून सगळं रिकामच आहे ना.
होय होय होय रिकामीच आहे की होय बरोबर आहे. आ तिथ असणार पण आहेत.
त्यामुळे त्यांनी सांगितलेय इकडे शक्यतो नऊ नंतर येऊ नका म्हणुन सांगितलंय
हा हा हा ह बरोबर आहे बरोबर आहे.
त्यामुं मग काय नाही मग आता आता सगळ्यांना सांगितले जेवुन लवकर जायचं म्हणून
हा होय मुलींना
हं सगळ्यांनाच होय
हं हं हं
आणि कसं मग पावसामुंळ कसं सगळं सामसूम होतय ना लवकर हं पाऊस नसत तो त्यामुळं मग पाऊस असला की मग बाहेर लोक नसतात ना
हा होय.
हं
तुम्ही एसटीचं कार्ड काढलं का? एसटीचं कार्ड?
काढलं की, काढलं काढलं हं हा काढलं की
काय केलं मग?
ते सातारमध्ये काढलय मी.
म्हणजे काय केलं ते त्यासाठी?
त्यासाठी काय आधार कार्ड आणि आपलं थम द्यायचा.
हं हं
हं थम्ब देऊन मग ओटीपी येतो. एक महिन्यान
होय हा हं
हा एक महिन्यान मिळालं हं मग आम्ही घरी बोलवलेल होतो, म्हणजे तिथं सगळ्या लेडीज सगळ्या जमा झाल्या होत्या. मग अडीचशे, अडीचशे रुपये घेतले त्यांनी आमच्याकडून हा आणि सगळ्या लेडीजच सगळ्या तिथं काढून दिलं त्यांनी
हा मग ते बरं झालं लाईनला उभं राहण्यापेक्षा
नाही नाही लाईन ला नाही उभं राहिलो. सगळ्या लेडीज एका ठिकाणी आल्या. तिथ एक दुसरी लेडीज आली. मग सगळ आमच्या सगळ्यांचं काढून नेल तिन
हा हा तेच गर्दी होते कार्ड काढायला आता कार्ड काढलंच पाहिजे नाहीतर
त्याला पण वेळ आहे त्याला वेळ आहे कार्ड काढायला जायला सकाळी नऊ ते नऊ ते अकरा सकाळी
चालू होणार आहे कार्ड नसेल तर मग तिकीट फुल होणार आहे ते कधीपासून आहे मग
ते म्हणतात एक ऑगस्ट पासून पण एक ऑगस्ट पासून नाहीय
हा
म्हणजे ते फक्त कार्ड काढून ठेवा म्हणून सांगितलंय कधी पण म्हणजे लागेल पुढं हं असं सांगितलं त्यांनी आणि संध्याकाळी
तर माझं काय नाही हाफ तिकीटच घेतलं माझं
आता अजून ते क
नाही नाही माझे वीस घेतली माझे वीस घेत ते श्वरराची दहा घेतली तीस रुपये घेतले नाही नाही नाही नाही नाही हो बरोबर नाही का हा नाही नाही माझे माझे पण पंधरा आणि हिचेे पण पंधरा सॉरी दोघांचे दोघांच हाफ तिकेट बरोबर हे हे लहण्यामुळेात तिकीट आणि मला महिलाच म्हणजे सगळं काय मिळतं ते त्याच महिला सन्मान महिला सन्मान हम्म
ह अजून कंपल्सरी केलेली नाहीय ते त म्हणजे कार्ड च
मग काड काढायलाच लागणार आहे हो
कार्ड का काढायचंच आहे कारार्ड आणि त्याच्यावर ती बॅलन्स टाकायचाय आपण
बॅलेन्स की नाही नसला तरी पण चालतो पैसे दिले तरी चालते की तिकीटला पण कार्ड पाहिजे तुमच्याकड हा कार्ड तुमच्याकडे ते दोनशेच पाहिजे ग बॅलन्स नसला तरी चालत त तिथ तुम्ही तिकीट हाफ तिकीट तुमचं निघताय मग तुम्ही पैसे कॅश दिले कंडक्टरला तरी हा पण तुम्हाला कार्ड लागत त्यासाठी दोनशे बऱ्या लागतात
हम्म तेच की पण आता लगेच म्हणजे तुम्ही जर नाही दाखवलं किंवा काय असं तसं काही नाहीय
हा अजून नाही हा होय होय सगळ्यांनाच काढायला लागणार आहे जैंड्स ला पण आहे का ते
जेंट्स ला नाहीे फक्त ती अ जास्त वय म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि जे म्हणजेअध्यायअपंगत्व वगैरे असे त्यांना आहे फक्त बाकीच नाही कुणाला मग आणि महिलांनाच आहे हम्म हम्म आणि मुलींना ण म्हणजे ज्या शाळा वगैरे शिकतात ना
हा तेच की आता आमच्याकड मुलींना पासबुक होत आहे आमच्या मुलींना पास मोकत आहे अकरा बारावीज कॉलेजमध्येध्ये आम्ही आणून देतो पोरिंचकागदपत्र गो कराय आमच्यात सरात डेपो ते सगळं करून पोरींना कॉलेजमध्येध्ये देतात आणि पर संपला की मग परत कढ़ूं न देता ता टेपत जाय लागत नाही आमच्या आईल्या बाई होळकर आईल्या बाई होळकर सवलत योजना आहे ना मुलींसाठी त्याच्यात हम्म आधी नव्हतं आधी नव्हत आम्हाला तर कुठे होतं पैसे देऊच येत होते
होय आधी नाही नाही तसं नाही काय कसं होतं आधी मुलींना डेपोत जायला लागायचं लाईन लाईन ला उभारायला लागयचं ना हम्म आता तसं नाहीये
असंेगळं नवतं मुलीं वगळं मुलां वेळं एकसारखीच फुल तिकीट होती ती आता चांगले झालेत पोरी ना सोयी सगळ्या
हम्म ते आता हे सर हे सरकार आलंय म्हणून सगळं बदललंय ना आता
हा
हम हाफ तिकीट केलेय लाडकी बहीण दिलीय हम्म हम्म त्यामुळं
ते
हम् नाही तरर आधी काय नव्हतं तसल काय हम्म
्या होय होय फल तिकीट होय चालत मग आता मग उद्या करते मग तुम्हाला फोन हा चालते हा ठूक आहे हा ठ हा
हा